हो दहा मिनिट झालं वाटलं आपलं, लवकर संपलं आता ना वेळ ब
हो झालं जास्त झालं आता
हो त्याच त्याच नन जा हो मी पण तेच म्हटलं आम्ही दोघे दघ बोलतच होता हा
हा मी बोलतच हो ते बघितलं तर.
तुम्हाला लावायचं रोज प्रयत्न करते हा आपण म्हटलं काम अस म्हटलं, आमचं ठीक आहे आम्ही गावात करून ण म्हटलं हे कुठे कुठे आहे तुम्ही गाडी चालावता. चांगलं चालवत तुम्ही चालवता पण हे आता इतकं पाहिलं ना ना मग थोडस जीवच घाबरतो गाडीत असतील मग कसं काय लावू असं.
नाही नाही नाही नाही नाही लावून य आधी साधा कॉल करून विचारून घ्यायचा मला की मॅडम तुम्ही का ते का काय वगैरे
पणण्या पण मग गाडीत बस असेल असं वाटतं ना
नाही नाही अस
संध्याकाळी मग नाहीस. संध्याकाळी कस आपला आपला रूम घर असतो, त्याच्यामुळे मग पण संध्याकाळ ती सुनीता,
मला सगळे लोक कॉल करतात ना मग सगळेच करून देतात मला कधी पण करळत मला तर दहा नऊ दहा वाजेपर्यंत करून देतात काय एवढा विचार नाही, करायचा मी काय कोणी दुसरी व्यक्ती एवढी हे असं नाहीये बिंदास लावायचा कधी पण लावायचा.
राहिले ना फ्री वाटत मला आपल्या इकडे मनात काय आहे तिकडे काय चालय असं नाही ना आपण हे आपआपलं म्हणजे काम आहे तर काम हे सोनाली मॅडम काम लावून घेतता नाही म्हणून देेतताना त्याच्या डायरेक्ट काय म्हण माहितीय का तुम्ही पण सोबत माझ्यासोबत हा मग त तुम् राहतना मला काम सांगून देणारी शहरामध्ये करता ह ते ब घेते आहे इकडे हे करून देस मग आता आपण ते का केलं मग आपलं काम कोण करणार म्हणता. मग तुझं काम कशा केलं नाही मग असं
ना तेच ना काम करून ना बदलून जातात ही लोक
हा.
काम का आपलं काम करून घेता मग तू तुझं काम का नाही केलं असं आहे. असंय व्हय असंच असत.
ग माझी इच्छा आता नाही करायचं नाही असं वाटत मला तर, पण काय करा म ज म्हणजे मजबुरी सारखं का मुलं लहान य तोपर्यंत करून घेऊ नंतर मग. बघू पुढचं काय आहे. सरपंच सांगताय ना म मला तर हे मला ना! अगोदर मा माझे भाऊ माझे वडील सांगायचे ते, मर्सिंग करून घे, नाशिकला अगोदर ते नाशिकलाच होतं ना!
हा हा हा.
अकरा बाराला तेव्हा पाठवत होते पण मी गेलीच नाही. आता वाटत आणि गावातले ते डॉक्टर पण सांगायचे बावीस क नाही तुला आम्ही इथं लावून घेऊ ना असं बोलायचे ते तेव्हा,
हो का!
हां.
मग तू आता तुझी आता बारावी झाली आहे ना! हा मग कर ना विचार काहीतरी मग करता येईल का तुला असं.
तस तर चाललंय पण ना रेगुलर राहिल ना खूप चांगलं. हे आपलं काम पण सुटत नाही शेतातलं पण आणि आपलं पण पण असं थोडं येऊन जात.
हा ही ही गोष्ट आहे. कारण नर्सिंग वगैरे करायचं असल तर मग कस रेग्युलर केलं की मग आपल्याला चांगलं राहत. हम्म बाहेर तर बाहेरून केलं तर मग फक्त आपण एक्झाम पुरतं असत आपल्या त्याच त्या ज्ञान
म त्याला आता आपण काम करतो बाहेर गेलो तर, लोक कस आहे, काय कसं केलं, आपण असं
हा!
पण मग त्याच्यात पण माझी इच्छा तशी केली तर करणार ना मग चांगलं होईल असं वाटत. पण आता मुलं आहेत.
करून घे काहीतरी तेच म्हणत तू कृषी डिप्लोमा पण करू शकते. आणि बाहेरून आणि बी ए ग्रॅज ग्रॅज्युएशन पण करू शकते बाहेरून वायसीएम ला
हम्म! बघतो नाही तर इकडेच शेत तिला देत फारम भरून येत.
हा हा असं कर तर बारावी नंतर शेतकीला बरून घई, थ आणि पेपर द्यायला येऊन जायचंथ इथे जवळ, जवळ जवळ आहे ना तुला यायला जायला पण आणि काही,
हो तेच ना आता तसेच करत. काय आहे ते,
हो! तू खूप चांगलं केलं बर का एवढ्या वर्षानंतर म्हणजे, असं बारावी पास केली तू म्हणजे बघ ना तुझ लग्न कधी झालेलं?
ह
हॅलो? हॅलो आवाज नाही येते ग भारती हॅलो!